हॅलो
अहो मी काय केलं ते सगळं ऍप बंद करून टाकलं आणि इनस्टॉल करून नवीन परत घेतल
हा मग आणलं अपडेट करून पहा
नवीन घेतलं ना तर ऐकन तुम्ही तर दुसरे दोन पुढच्या बी आल्या
नवीन आता नवीन आलं त्यांनला अ म्हणजे ट्रान्सलेशन आपण कथा अस काही दिलेली अजून मी ओपन आता ओपन नाही झाल्या माझ्या तर मालती पूजा खंबाट काय म्हणली आम्हाला नवीन आल्या म्हणे दोन दोन तर मग मी प मी काय केलं कट केलं ते म्हणजे आपणच बोलाच आता हे नाही असं नाही पोंचं
हे पण मग हे पण आल का तुम्हाला आता तीसच
हा रेकॉर्डिंगच हे पण आलं आणि याच्या पुढे अजून दोन टास्क आले
ना म
आ हे झाल्यावर येईन ते
हा हे झाल्यावर येते
पण टास्क येऊन गेले न मला
ह का मल नाही आले अजून
तर मी काय केलं इनस्टॉल करून टाकलं ते डबल केलं ना तर ते टास्क पहिले नव्हते का आपले ट्रान्सलेशन आप म्हणजे जे आलेलं आहे तेच बोलाचं
तसच बॉलाचं येते
ते ब चांगलाच न मग
हा तर ती काय नाही माझे पूजाच प तीस तीस कॉल झाले म्हणे आमच्या नामला पुढ च आल म्हणे म्हणून मग मी इन्स्टॉल केलं ओपन केलं ना मग ॲप चालू होऊन गेलं आहे माझं
अला गीताला फोन केला ती काय म्हणे मला बंदी म्हणे ते पहा.
आं.
मी तर केलाच नाही प फोन
आणि मग कसा विषय आणि तिचा विश्वास नाही पण मग खरं तर सांगायचं न तीन दोन दोन तास आले ना बायारला
गवरीचे ऊस तोंडाला येतात तें.
दोन दोन टास्क आले. अ आपल्याला एकग बी नाही अजून म्हणलं.. तर मग तिन म्हणाचं ना तुम्ही काही करून पाय..
ह करून पहा म्हटलं ना मी काल केलं तर झालं ए मला ओढणी ना ग
मला डायरेक्ट म्हणे बंदी सध्या. आणि ती पूजा आनंद आमच्याकडला नाही का या त्यांनला.. त्या म्हणे आमचे चालू आहे म्हणून मी म्हणल तुमचं चालू आहे तिं चालू नाही कास काय म्हणली बंद. म्हणून मी डबल ऍपं घेतलं मग ते. तर आले आलं मग टास्क. तर ती म्हणे आम्हाला खरंच आली म्हणे हो हो पैसे.
हं म मी तुम्हाला काय सांगितलं?
दीडा हजार आले म्हणे आम्हाला. हम्म जाऊ द्या आपण करून घेऊ दोन दिवसात कवाही.
आपल्याला आपल्याकडून जाणार आहे तेी आपल्याला वरचून येतं ते त्याला सांगायला कायला एवढं...
त्याचं काय निसतं कॉल उचला च बोलायचं आहे.
हा असं तर आपण काही बोलत नाही का मग.
ती नांदा नाही का संदीपची तिचं बीज तिचे बी राहिल ना तर ती काय म्हणे... पूजा मी चार पाच केल्यावाली एक बाई बोलली नाही म्हणे फोनवर. ये एक म्हणते म्हणे काम एक म्हणते म्हणे मी याच्यात त्याच्यात कामात काही सांगितलं म्हणे..
आता कस आहे आपलं पण होत त्यांचं होत.
मग दहा दहा मिनिटाचं पहिल्या वेळेस पाच पाच मिनिटाचच होतं. ओ.
हा हे जरा जास्त आलं आता आपण काही करू नाही शकत ना त्याला.
दहा द हा दहा दहा मिनटाचं हाये. स्वयंपाक लागल्यात काय?
रिकामा ऑडिओ बसले होते आज अहो काम बी असल तर बोलावच लागणार आहे असं भी तर बोलण आहे ना!
हा एवढ हाये आपन तें स्पीकर ऑन नाहीं होत ना त्याचा स्पी कर ऑन झालं का मग ठेवून बी बोलतो माणूस कामात बी.
कामात नी बोलत ना. स्पीकर ऑन नाय होत त्याच नाहीतर मग कामात बी चालू हा बोलता येत. मी तेच म्हणलं आता मग उघडतं का नाही काही म्हणलं बईटी म्हणे एक हप्ता आला आम्हाला. दीड हजाराचा हम्म.
मग त्यांनाच मला सांगितलं मग मी मनावर घेतलं नाही तर मी इतके दिवस आहे ना मनावरच नाही घेतले.
तिचा फोन आला मला माझ्याकडे नंबर बिंबर नव्हता. पण फोन आला म्हणे नंदाताईच कॉल उचचालत्या का म्हणे.. त्यांना लावाचं म्हणलं त्या नंदा ताई भी हाय का माल माहितच नव्हतं त्या बीक का मग मी किती दिवसात लावले अस त्यानला इकडं.
हा हा.
मंग म्हणे आम्हाला तीस कॉल चे आले बाई दीड हजार रुपये. तर मंग मी तिला विचारलं म्हटलं मला गीता म्हंटली म्हटलं बंद
आपण घरी बसून नाही करत.
आं.
शेत जाऊन करते म्हणलं आपण घरी बसून करत नाही.
लक्ष घातलं मी काय म्हणलं माझे फोनचे काय पैसे देतात ते फोन लावल्यावर. कॉलचे मी याच्यामुळे लक्ष नाही केलं नाहीतरी उन्हाळ्यातच येईल पण मी म्हलं कायच बोलत कॉल लावते पैसे देत त्या नाही देत नीस तर टाकलं म्हणलं जाई ना ते टाक म्हणून मी कोणालाच फोन लावला नाही. नाही माझं मी पाहिलं बी होत ओपन बी केलत पण मी म्हणले फोनचे काय पैसे घेतता
हा जिल्हा परिषदला टाकलं तथ नाही टाकलं प कस नाही जि परिसरला
शिकत का चांगलं.
काैलास विद्यालयाला जाण होत ना तला आठवेला
हाऊ का चांगली सांंगीची झडपी
कैलास विद्यालय हा मग एकदम चांगलं आहे
चांगलं शिकवता का अभ्यास
हो एकदम स्टिक हाय.
मी आता जाऊ देे अजून लहान ये आहे ना समूह आमचे एवढं दोन वर्ष मी बी टाकून देणार आहे झडपीतच त्या सांंगीच्या
मोठ तो आता नवीला गेला तर जाऊद्या आता दोन दोन वर्ष तिथं आहे तो स्वामी विवेकानंद सरकारी दवाखना नाही का?
बर आता नवीन दहावी उद्या त्याची
हा जाऊ दे मग आता विष नाही घ्यायच आताच काढून घ्यायची नवी दवी पोरीची पात ची बसून टाकून द्यायच हाय मला
हा चालताना ते कस आहे घडी घडी बदलू बदलूी पोरा डोक्या वरन जाते
हा पण काय करते आवो बारावी बारावीचे मॅडम भरवले इथं साऱ्या शाळेतचच केलं तनी तुम्ही सांगा बरं काय पोरांचं काय शिक्षण विना काय त्यांना इंग्लिश मिडीयम च येईल.
हो ते काय म्हण बारा वीस शिकालाच नाही कोणालाच शिकवा येड्यासारखं काही शिक
काही बी का आता तुम्ही सांगा बरं का पूर्वा किती किती कॉम्पिटिशन वाढलं किती हाड झालं आणि त्यानी अझे साधे भरले आपण एवढं पैसे देऊ राहिलो त्याला ड्युरिशन भरतोय आणि त्यांनी नुसत खेळ लावला,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
आपल्याला यात नाही का आपण बी शिकू शकतो तेवढं मग पण असं करू राहिले त त्याच्यामुळे लगे आता माझं तितका जेव चिडी आला मी तर म्हणलं जाऊ द्या आता दोन वर्षे पोरे अज पाया ए बी कच्च क्क होऊन जाईन इंग्लिशचा
नाहीला चांगलंय बर का झेडपी खरंच
नाही मी सांग माहित आहे मला मी मी स्वतः तिथे शिकलेले मला सगळं माहित आहे झेडप
काय
मी टाकून देणारे मी कसं थोडा आता पक्का पाया होऊधू म्हटलं तिथ पाचवी पर्यंत इंग्लिशचा थोडासा स इंग्लिश मीडिम म कायच काही वि दवी बारावीच्या धरल्या हो त्यांनी काही खर नाही ते बम म्हणते बरोबर इ तेे
म घेऊ राहिले काय घेऊ राहिले एवढ
काही बी घेऊ रालं काही बी भरू राहिली इथं बी फाट्यावर बी तसंच केलं त्यांनी
णार का
फाट फाट्यावर बी तसेच भरले सारे मी त्या दिवशी तुमची दिदी आली त ना मी म्ह क चालली ग शाळेत इकड कु को थांबली म्हण ती म्हणेलायच चांगल म्हण कुठ टाकलं तुला म्हणे झडपीत म्हणलं चांगलंय मग
हा
दोघी तेघी वाटतं त्यासोबत
नाही ना साथी मध होच श्रुतीच आहे आणि त्यातुस यालाय ना
ककड
आईला आहे कोणी कुठं आहे का
मग जीप कोणती त्यानी तिला
घ ना रतनची
झडपीची वेगळी जीब आहे का गाडी का
रप्यांची काय का बस आहे का
झडपीवाल्याना का
अई दोन तीनशहाा आहेे
हो का मग टाईम टाईम वेगवेगळा आहे असेल ना पण
नाही साडेआठ ला आहे ना
ही झडपीची भी
रुपय हा जेडपीची साडेआठ ला जात ते साडेनऊ ला भरतील ना समजा
हा हा थोडं लवकर जाते समजा मग
निमंथन हे ते सगळं लक्ष देता परत तिथवी
नाही ना हा मग चांगले तिथ शिक्षण झालेले क डिग्रीतून निघलेले शिक्षक लोक येते का असे तसे आहे का
श
फरक पडतो ना मग
ब मला दिलेच नाही कोण ह का आहे टाकले न म इथं ठेवलं आता मी त का हे हो अग हा धो नाही क बन काय काही नाही ती मक्का घेतली ना ते चार रुपये द्यायचे येततील म्हटला दोन रुपये द्या ना मला
होा का हम् सायपाकडलाच उशिरा लागत मग
भाजीच करायची पोळ्या आहे माझ मनर केला आता सकाळी पोळन जा ना
हा
चार वाजता लं होतेनी तोच खाल्ला
मग पोरं. पोळ्या सकाळच्या पडलेल्या असतात अ. हाव का.
आता आहे ना अंड्याची भाजी करायची म्हणजे
अ हव का हम्म आताकड लागेल
हा म आज वार पाहून खातो मला दोन्ही मिळून दिलं म तुम्हाला एकशे तीस रुपये नाही
आखायला लागला आता.
भैया तिकडच वाटतं तुमचा.
हा हा झाले झाले दहा मी